हॅलो हा झोपाली आली आहे.
जांमुळेळलेय
हा हा काय रात्रीला जागरण केलं का?
हा म
हं
हा ना म पाऊस चालू होत हा गल एक काम होत पाऊस चालू होता सारखं मग काय बसल पावसाकडे पात हा ह हम
डोळा पावसाचा आनंद घेत होते का? भारी बाय
तुला आली का झू
नाही अजून हे कोणती कोण उड्या मारतील लाईनी सावळ
ते काय चालूल त्यांचाच अभ्यास आहेथ
उंडवळ काय करु रही
डवळं ते केली व रायला डवळ सामोर
जावळ डवळं भारी नाव आहे ना सावडीच झाला का प्रोजेक्ट नाही आजून
तेच करायला अजून ते येईनचं चालू ह करायचं काम
अस हा हा शाकन त्याच्या आहे घुसल्या असत रूम मध्ये
आज घेऊ पोण पडेल पा पोण घेऊन पडेल होत बांधला धरून आता, आला घेऊन फोन माझ्याकडं.
हा का, त्याच्या मगाशि फोन केला तर म्हटले हेनी उचलला काबर नाही, मी मी केलाता उचलला नाही
हा हा हा मग त्याच्याकडे होता ना तो, म्हणुन मग उचला नसल.
हा हा.
पाऊस पाहि ना परत चालू झाला.
हा, सांगितलं हो ते आता, अजून काय आता दोन तीन दिवस चालला तर ते माग, हं.
पाणी, गंगापूर डॅम मधून पाणी पड किथे सोड राल सात हजार क्युसेस पाणी सोड राल. दर अर्धा तासाला एक हजार एक. हजरवाड होतय, पहिले चार सोडीत होते, आता सात वर गेले डायरेक्ट.
आमचा अंदाज पायला असा ना पाऊस किती काय.
हम्म उ, भरलं धरन पंच्याण्णव टक्के.
हम्म, त्याच्यामुळे सोडू राहिले ते, जास्त जर भरलं तर म्हणसे
दहा हजार क्युसेसने सोडायला बसले अजून अर्धा एक तासाने.
हम्म.
आता पाऊस परत जोरात पहि ना.
मंग वाढलं ना पाऊस पाऊस
परत पूर यायला बसलं, ह ना तर पोर वाजून किती वेळ, सुटले असतील आता.
हा सुटले असतील.
येतील आता.
हम्म तेच हना म्हटलं, त्यांना घेऊन या नाहीेत मग आता ना म्हन त्याने छत्री ने, नेले म्हटलं पण मग तरी,
हम् हम्म.
हम्म. काय म्हण राहिेले?
बसेस बंद स्कूल, हे बर झाली सावंत येनी गेली म्हटलं.
हम्म हम्म, मग घरी राहून अवो ते शंभू सारखा फोन पाहत होते गुदर तरी काही नाही केला असता अभ्यास पन शंभु सारखा फोन पातो लय त्रास देतो. त्यापेक्षा म्हटलं शाळेत मी उद्या ते परवडल, दोन तास दोन तीन तास असं.
हेच ना ग मग परत. मग जायचं यायचं टेन्शन येतं. एक मिनिट थांब बर का, होल्ड वर राहु दे, होल्ड म्हणजे राहुदे चालू बोल तु, येलना टी कोणतो करत तुम्ही हॅलो
हॅलो.
स्पिकर वर नाहीये कर न नाही
ह हॅलो हॅलो.
काय करताय?
काय नाही, ये ना मला करमना राहिलं.
तुम्हाला करमत नाहीये का?
नाही नाही.
अ आता मी माझा प्रोजेक्ट करतीय.
अच्छा, नक कापले का पण?
कापले ना.
म्हणण. बरं बरं सावीने सांगितलं ना मला आता पाहितलं कशी खोटं बोलत त तू.
नाही हो नाहीये कापल अजून.
अ मग कबर खोटू बोलली तू. अं कापर खोटं बोलली.
तुम्ही लगच मला ओरडता ना म्हण.
आमंग. मग आता पाहि ना तू कशी फटके प्रसाद खाशील माझ्या हातून.
हम्.
हम् मस्त मस्त गोडगर प्रसाद भेटेल तुला आता.
कोणता आहे.
हम्म कंदी पेढा पाहिजे का काय पाहिजे.
नको म माझं माझं बरं आहे.
तझ तस बर.
हॅलो.
हेच म्हटलं. हे आता उद्या सुट्टी राहायला बसली.
जास्त जरा झाला.
काय मी ते आता किती वाजेपर्यंत चालतय.
हम् हो नाशिकला जास्त आहे आपल्यापेक्षा. रात हा नाशिकला एकदम फुल जोरात चालू होता रात्री सुद्धा. म्हणजे आम्ही बशीलो होतो ना आवाज सुद्धा येत नव्हता का कोणी एकमेकांच माहिती का एकदम जोरात बोलायला लागयचं.
अगं मग तेव्हा जोरात पाऊस होता इकडं पण माहितीय का? ज्या वेळेला बसलो ना आम्ही. इतका जोरात पाऊस होता. तुम्ही गेले ना इथुन त्याच्यानंतर काय आम्ही. पंधरा वीस मिनिटांनी जेवायलाच बसलो इतका जोरात पाऊस होता.
अह आम्ही इथून गेलो ना तेव्हा तेव्हाच पाऊस चालू झाला पण तसा पाऊस. चालू झाला नाशिकला तर पूर्ण शेवट म्हणजे आम्ही निघोस तर तसा पाऊस चालू आता.
चालूच होते इकडे पण तसंच. जोरातच होत् जोरातच होता. मी बाहेर गेले भांडी घासायला पटापटा भांडी घासले आणि लगेच आले तेव्हाही जोरातच हो. तर मम्मी म्हणतं होत्या राहुदे, पण म्हटलं नको सकाळी असलं तर परत. केव्हा राहु द्यायचे ते.
तेच ना मग ते आहो त्यांनी सहा साडे सात. ला आणि त्या पाहिलं कनी सहा वाजल्यात अजून हम्म. तेच ना म. बाई म्हटलं बाई काय महूर्त पाहिला रात्री आणि आलो ते आता पण ते असं. भेटायला नाही भेटलं. सगळा गोंधळच झालाय मग हम्म. त्यात ये दोघं लवकर येईना ते आता वाट पाहत बसलो त्यांची दोघांची पण.
ह.
तर चाललो त मग.
त्यांना लेटच होतं, काम पूर्ण झाल्या शिवाय निघता ये कामं पूर्ण झाल्यांशिवाय निघतां येतं नाहीं.
हां नां.
हंहं
बरं गांडीत आम्हीं कांल बरं कां! इतके एकांवर एक बसुंन गेलो. अश्विनीची गांडी अंस अं त्यां गांडीत अं मागं कोणं अश्विनी शितल आणि मी अं माझ्यां मांडीवर शंभू आणि रुद्र बर‌ं कां दोन्ही तांगड्यांवर शितलच्यां मांडीवर देवी आणि अं आणि श्लोक अं. आणि ये आं आश्विणीच्या मांडीवर अं तो अर्जुन आणि ती मं मनु. आणि त्यां अरुणा ताईच्यां मांडीवर ती आंराध्या.
आणि रुद्र
रुद्र माझ्यां नां रुद्र आणि शंभु. हां सहा पोरं म्हणजे जवळंजवळं किती? ते वरती सहा आणि खांली आम्हीं तिघी नऊ नऊ जणं बसिलो होतो मागं.
आईनं कायं जवळं जायचं त्यांच्यामुळे कांहीं नाहीं होतं
त्यां डाॅयव्हरले कायं वाटलं पणं मंग लंय मजां बाई आंता म्हणलं कांहीं नाहीं खरं नाहीं आंता.
म्हंटले ते नाहीं तरं नांव लटलं दोन गाड्यां घ्यालं कां?
खुलं नाहीं त्यांनां म्हटलं होतं तरं ते म्हणे नाहीं म्हणे हुंल ऍडजस्ट म्हंण तिकडूंन येतांना परंत दोन गाड्यां राहतील म्हंणे. मं तीनं तीनं गाड्यांहन जातील त्यांपेक्षा मंग आपणं एकचं गांडी घेऊंन जाऊं आणि ते कोणी त्यां नंबरवरं रात्री वासं
हां
हो तिकूंन येतांना कायं अर्जुन आमच्या गांडीत आंला परंत तिकडं पा ते आल्यांव थांबलो मंग. अर्जुनला त्यांच्या गांडीत दिलं ये परंत मोटरसांयकल घेणे तिं लागलं ती स्टँडवरं हो ती मोटरसांयकल घ्यांयला हे उतरले मंग घरी आंलो आम्हीं
एक दो मि नाहीं
तेवढं येचातं आनखी एवढं दाजां
छोटुं दादांनी परंत भरलयं
नाहीं नाहीं यांनी नाही भरलेय.
दादा पाटल्यांनेच भरले
हे निघाले होते भरांयला, हे म्हणे मी देतो मी भरतो म्हणे दादा पाटील म्हणे नाहीं नाहीं म्हणे आंम कायं घालेली झुंलली टेलं तरं मंग त्यांनीच भरली शेवटं. दां त्यां दादा पाटील म्हणतो मी गांडीतूंन उतरूंन आंधी आलो होतो भाऊ, पणं जो लेटं आंला त्यांला सांगा म्हंणे सर्वात त्यांत सि सी टि वि कॅमरा चेक करांयला लागतील. कोणं लेटं आलं होनं हां.
हं
म्हटलं काय खरं नाही. आ आच रे मारे आम्ही पाहणे म्हणे, आम्हांला काही सांगायंच नाही. मात्यावर नाही मारायचं म्हणे, म्हणे नाही नाही, म्हणे कोण पाउ अजून काय
चल बा म्हन सलू बा म्हशी मी लेट आलय, मी तच लवकर आलोय.
हूं.., दादा पाटील म्हणतो, मी तर आधी आलोतो बा मला नाही सांगायच.
तो, जो लेटा आला, त्याला सांगा. अजून बले बारी म्हणे, आता सीसीटीव्ही कॅमेरा चेक करायची वेळ आली मग आता.
हो मंग. मग यहे गेले, दादा पाटिला उठला म्हणे, नाही दादा मी भरतो म्हणे, हम्, अस राहते म्हणे मी भरतो, मग का मी म्हणे नाही नाही म्हणे, भरतो म्हणे काय होत नाही. पण मग तरी गेला तो मागून, दादा पाटिलं त्याच्या माग पन त्यानि भरल ना सोळा परत आईस्क्रीम घेतल्या मग त्यांच्या ह्याच्यातून्,, असं काय,
तयात सा ये मत, कायऽ नाम दादाऽ पाटील माला मनत्या, म्हणे, अऽ दादाला लाई बारीक केलं म्हणे,, म्हटलं हा, म्हटलं उपासधरीऽ तेना ते मणे का बरं, लग्नाच्या आधी का बरं
लग्नाच्या आधी नाही धरला, लग्नाच्या आधीऽ धरलं ते, त्यांनी माहिती पण मी आल्यापासून तर उपसऽऽ करा लावले त्यांना.....
नाही म्हटलं आता, जास्त गरज ये त्याच्यामुळे धरायला लावलं होतं.
आता मी केला तर चालेल ना?
हा हा.
दोन- तीन सेकंद राहिले आता थोडेसे. मग मी करते, मग दहा मिनटं बोल, मगे झोपच, परत संध्याकाळी करू.
हां अं शितली, शितली कुठं आहे, तिला वरती आणा ना.
आहे ना इथंच आहे ती इथं म्हणजे रूम मधीच आहे आता. हंं थांब, मी करते आता, मी करते उचल.
कसं काय